मग
हम.
हॅलो! लागतचं नव्हता ना.
नाही लागला, पण मग पहिलं नंबर जे होता, तो म्हंटल परत परत चेक करू म्हणून मग टाईम लागला.
हा मी तेच म्हटलं, लागला नाही म केव्हा तिथे ऍप मध्ये घुसली, म्हणलं हिचा काय आलाच नाही.
झोपला का पिल्लू?
हा त्याला आता झोपवलं तिचं शाळेत आवरून देल त्याला झोपवं त्योला आंंगोळ घातलं. तेचा डब्बा बिब्बा भरुन दिला, पाणी बॉटल बिटल सगळं आवरुन दिलं वेन्या घालायला पण आता दोन महिने तेन नवीन नवीन सांगतात मग काय आहे तशी
हा ते तर हाय
हम्म नवीन नवीन सांगतात परत हाय आता यावर्षी टीचरच आहे मॅडमच आहे मग् एखाद्या चक्कर मारू शाळेत. हम्म पोरं गेले शाळेत
हा सकाळीच
हम्म मी तेच म्हंटलं पोरं गेलेत का शाळेत भाऊजिंच
तरी गेलेत
कामचं काय चालू आहे कुठपर्यंत आलं
आलाचं नाही अजून तो बंद आहे
बंद आहे का आता
हा
हम्मम
त्याच ते मागच चालू आहे ना पाऊस नाही बाई. मागचं ते स्लॅपच चालू आहे आणि त्याचा ठोक कालच, म आज उद्या तो स्लॅप ठोकून दिन त्या
हम्म हम् त्या बाईच ना पवारवाई ना
हा
तिनं काय एकच मजली बांधलेला आहे
ब त परत बांधणार आहे हम्म
काम चालू आहे की नाही तुझ्या
माझं काय लिखाणाच चालू आहे
तेच म्हणल सुट्टी आहे की काम चालू
काम चालू आहे काल पण जाऊन आली आता परत जायचंय साडेबारा वाजता
हा ना हम्म पोटाच बरं
हा मग ते औषधी घेतल्या तर
एकदा तर करून घेतलं असत टेन्शन नसत आता झालं असत
हा ना आता ते भाोजी तेच दुखायला लागलं तर म्हणे करून टाकू म्हणे जाऊ दे हे सगळं बंद ठेवू म्हणे काम पण करून टाकू म्हणे म्हातलं आता काय मधीच उडवता म्हटल
ते पैसा इकडे लागल्यावर मग इकड पैसाी लागतो तो नको बा
म पा रे का तेच म्ह ऑपरेशन करून दिवाळी तिकडे येऊन जा म्ह म्हटलं हा.
आता दिवाळीत तुमचं लग्नाच माझ आणि म्हणा बाई आहे ना आ् कुठे येऊ?
तेवढाच आराम होऊन जाईन म्हणेज सुट्ट्या राहतील पोराच्याच्या म्हटलं पाहू आता. ते काय ते उचलण्यात आलं होतं म्हणून
माझ तर दोन दिवस तिथे दुखल होत पण म्हटलं असं म्हण की पूजी कच्याला उद्यक केले आपण म्हणून म्हटलं जाऊ दे माझ खाली दोन दिवस दुखायला लागलं होत ताण पडतो न ग तो.
हम्म.
हम्म तेच म्हणलं मम्मी स म्हका पाप्पा दुःख म आ म्हटलं मम्मी ते सिबीड पाऊस आला तर आमही दोघी बहीणी खी क ख. ण हो चलला जायला. तरी उचल तेव ते हसू डोक उचल उचल त्याच्याच उचलले जात. म्हटलं ते आमच्याकडून हले बी ना म्हटल.
हम्म.
पाऊस अचानक एक दिवस टाकी उडून गेली गाडी पडली.
ह.
ते आ आम्ही दोघी बहिणी चिवडे कर काय पा कपडे बनव. मज्याच मजा होती. म्हटलं आमची बले ते लडकी कि म्हणून म लडका सिमेट मे खेल इधर जा उधर जा चालू राहत आता उपरले ज ते भेटणे गेले पण भेटणे नाही देत आता म्हटलं खाली सोड म्हणायच म्हंटलं कडेवर नाहीयच. म्हणायचा आणि तसा घरात कळे वर घे म्हणायचा आणि खाली वर गेलं की खाली सोड म्हण मट्टी म्हणलं हा मट्टी खली.
हम्म.
झालं नाही बै त्यांचं ऑपरेशन.
नाही शुक्रवारी करणारे. सांग शुक्रवारी म्हणे मी लखनाला लावला होता. अ लखन्या मने शू शुक्रवारी सांगताय म्हणे आता करायचं.
बीपी वाढलं होतं आणि धडकन वाढली होती त्यांची.
हम्म.
हम्म.
असं आपण बोलतो तर किती पटकन टाईम निघुन जाते. आणि असं आपण त्याच्यावर पाहात पटकन टाईम होत नाही आता फक्त चार मिनिटं झाल्यात. आणि तो साधा हा आणि साधा कॉल केला त किती लवकर आप अ झाले चार मिनट बावन्न सेकंद, लगे झाले पण होते साध्या
आता आम्ही दोघोच किती बोलत होतो गॅलरीतून बोलायची मी न ते. दोन दोन मिनिटच व्हायचे फक्त किती वेळ आपलंण बोर हुन जायचं बोलून पण तिथं दहा मिनटचे नई बाई पाच-पाच मिनटंचे आतच हाय तीन मिनट. चार मिनिट पाच मिनिटं अशेच आहे, आता आमच्या आई बाबा सकाळी घरातच बोलले, त्या हॉलमध्ये आमच्या आई किचन म
हा मग आमच तेच चालू होतं सकाळी. तुझ्या भाऊजी ना लावला होता मग तू भाऊजी इकडच्या रूम बोलत होते, आणि मी किचन मध्ये हो
मी तेच म्हणून राहिली आम्ही आमचे माझे असेच पुरे केले, पण त्यांच ते अकाउंटच नाही आहे ना त्यांच ते हे मागू राहिले ना म्हणून
अरे ॲप लगेच अकाउंटचा जेव्हा पैसे देन तेव्हा अकाउंट टाका लागते, पण टास्क तर कमप्लीट करा तुम्ही.
पण मग कुठून टाक्षिंग कोणता कोड नाही आणि चालणार परत त्याच्यावर माया चालणार असेल तर हाय बुवा. असं ते म्हटलं. कोणाच? माझं दोन्ही तिन्ही आहे, गुगल पे, फोन पे
मग फोन पे चा यू पी आय डी टाकायचा.
दोघांचं येच्यावर. त्यांले बी माझं चालत असेल तर हा त्यांचं अस त्यांच ते खोलू राहिले तू सांगितलं ते तू खुोलू राहिले ते ऍप तो अकाउंट पण त्या अकाउंट वर कॉल करून बोलायच च वाटत काहीतरी मग ते मला बोलायला लावतात त्यांना नाही जमत काय ते
त्याच्यावर ना एक काम कर अ ते तू या पोरीच्या नावाने अकाउंट ओपन करते
हम् हा मग चाल म्हणत ते म दिदीच करू का म्हणलं न का उद्योग करू अजून ते
हा तिचं फ फॅनपेच कर फॅनपेचं
बरं आल्यावर सांगते मग
फॅन पेचचा अकाउंट तिच्या नावाचं ओपन करून ठेव फक्त पण मग तेल बी मला अस वा वयाचे काही अट असेल बतेक ते फॅन सा पण
मी तेच म्हणून राहील वयाची अट असल ना तिच नसाल बसत
बघशील तर सही करून
हम आता मी त्यांना तेच म्हणून राहिले की सकाळी पण आमच्या आई येऊन बसले ते चाले गेले टॉयलेट मध्ये त्यांना
ह तर मग त आजस सासूचा नंबर टाकून द्यायचा ना त आज सासूचा असे ना केचा
हा तेठी काय आपल्या जवळ नाही त्यांचे कागदपत्र सगळे त्यांच्या नातीजवळ आहे ते ते वापरते सगळं
हा तर वापरू दे ना मग तर नंबर टाकायला काय हरकत आहे
पैसे त्यांच्या जवळ येत ते त्यांच्याजवळ आहे सगळं तिचं खूप पाहु आता काय म्हणतात ते आल्यावर.
तू या पोरीच्या याच्यावर पाय खोलून.
हम.
तुझ्या पोरीच्या याच्यावर खोलून पाहिना. तुझ्या दुसर्या अकाउंट असतील ना. तर मग चालतीन एकच अकाउंट नाही चालणार.
नय माझं इथे मर्चंटच आहे पोस्टाच आहे. पोस्टाच तर आता हे सील झालेलं आहे. ते चालू करायचंय मग ते नाशिकला आल्याशिवाय होणार नाही आता मी जस्ट ट्राय केला म्हटलं किती अकाऊंड पाहुं तस हि काही कमी जास्त झालय काय तर ते तो म्हण तो लेटर लिहिल आपण होऊ शकत पण त्याच टायमिंग नाही सांगू शकत मी कधी होईन कधी मेसेज टाकतीलते मग ते एवढ्या दिवस पुढे आता आपल्याला दहा हजार आज दहा हजार दाखव राहिले त्याच्यात. आकडा पाहिला मी आता. हॅलो, हॅलो. हॅलो. हा हा तही हो तेच म्हणलं आवाज पाऊन नव्हत.
हम्म. अग मध्येतच कॉल आला. आला होताना मला म्हणून मग ती तिकड बोलत होती.
हा मी तेच म्हणल का बरं आवाज नाही येऊन राहिल. नाही ज्या कोणाचं तरी कॉल हाय वाट त. रेणूताई बी लाऊन राहिली. ते काय माहिती. तिचं म भाऊजींच पुर करायच पण ते घरी थोडी हाय आता.
का घरी.
नाही ना. तुझं जसं नाव
भाऊजी थोडी घरी आहेत, भाऊजी क कामावर गेलेले आहे.
हम हम, स्वयंपाक काय केलास?
मिल्ली आज भेंडीची भाजी केली.
भेंडीची भाजी आमच्या दिदीच चाललंय दोन दिवस झाली आता म्हटलं डब्यात भेंडीची भाजी आज मेटकीची घेऊन चालली.
नाही ना मी पालक आणल नाही ना आता ते युरट ऍसिड वाढलंय म्हटल्यावर पालक बंद केलंय ना डाळ खायचं.
हा का?
हम्म.
पालक हा पालक खाल चालतं. पालक. चालत सुका करून खायच, तुरीची डाळ नाही खायची सुका करून खायचा.
ह्यांचं सुका नाही करत ना मी म दाड पालकच करते.
नाही. टमॅटो, लसूण ठिचून टाकला टमॅटो चिरून. शेंगदाण्याचं कूट टाकायचं ल होऊ द्यायचं तेलात वाफवून मस्त लाग मी तर तसीच खाते मला तसंच लई आव कारण वरणात हे खात नाही. दिदी खात नाही, वरणात वरण भात खाय सवयेत खाती नाही. त्याच्यामुळे मग मी तसच करून खाते.
नाही. मा वरणातच आवडतन खायला. म्हणून मग काही केलाच नाही, आणलाच नाही मग गुरुवारी. मग काल गावात गेली होती. मीटिंगसाठी तर मग काल येताना भेंडी घेऊन आली होती, मग भेंडीचीच भाजी केली.
हम्म. भिंडी बी खातात पोर म काय.
हा मग त्याला डब्याला बी भेंडी दिली मग दु परीबी होऊन जाता ना मग वेग वेगळ काय स्वयपाक करायच भाज्या दोन दोन टाईम काय करायचं तोच
हा. ते हाय वय. ते ह आता आमचं तर कार्टून बदमास झालाय आता. लई त्रास देतो आता तर नाही त्रास देऊ राहिला भू भू भू भू कर भु बु भु भु बु बु आला म्हटलं की बु बु बु बु बु तोंड दो बू बू बू बू कर
थांब, थांब, थांब संपलं.